हो हा येत आहे ऐकू
हा येतंय
हा झालं का मुलांच्या शाळा सुरू झाल्या?
हो झालं झालं काय म्हणत? कशात आहेत तुम्ही?
शाळेत जायला लागलं की आपलं बालपण आठवतं ना.
हो बालपणाच्या खरच आहे तर कितीतरी आठवणी असतात. ते विसरू शकत नाही.
सगळं आठवत आता आता ते दिवस वाटत कि परत यावे असं.
हं म्हणून तर म्हणतात ना बालपण देगा देवा
हा, मग, तुम्ही किती मजा केली माहितीऽ ती नाही, पण आम्ही तर खूप केली होती मज्जा एवढ्या, एवढ्या आता सारख्याऽ काही सोयी नव्हत्या, आपण तरी, खूप मजा यायची बालपणी.
आत्ताच्या मुलांकडे मोबाईल, टीव्ही आपल्यासारखं खेळणं,
हा खेळ खेळ नाही काही नाही आपल्याला ग्राउंड होते मोठे मामाच्या गावाला जायचो बालपणी सुट्ट्यांमध्ये घरी बाजूला असायचे सगळे मित्रमैत्रिणी खेळायला यायची एकत्र आता सगळ्यांना विचारून जावं लागतं. घरी पण जायचं असेल, तर तुझ्या घरी येऊ का खेळायला?
हो,
आपण छान जायची,, खेळायला. कधी न विचारता कोणाच्या घरी जेऊन पण यायचे,, लहानपणी.
हो, त्यावेेळेस भीती पण नव्हती ओ आपण म्हणजे कोणाकडे पण जायचो काय पण आता आजकालच्या जमणा नाही ना होत आता.
नाही आता मुलींना पण पाठवायची भीती वाटते. आता शेजऱ्यांवर पण भरोसा नाही राहायला, अशी परिस्थिती झालीय.
मग कोणावर विश्वास नाही ठेवू शकत ना. एकट कुठ पाठवु शकत नाही, सोबत आपण असेल तरच घेऊन जाव लाग
बरोबर आपण त्यांना घेऊन जाऊ आणि परत येईपर्यंत येत नाही मुलं तिथपर्यंत जिवात जीव नसतो आता.
हो परस्थिती तशी ना ओ आधीच आधीच कसं आपण बेभरोसे सोडून देऊ शकत होतो. आता नाही ना तसं करू शकत
आता शहरात म्हणा गावात म्हणा कुठच तसं नाही राहिलंय.
तेच नाही आता, प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं
धडधड होतंय जीवाला मुलं काय मुलगा काय मुलगी काय सगळ्यांसाठी सारखंच आहे आता परिस्थिती.
हो
आणि गावा वर्गे जाऊन आले तुम्ही?
हो, गावाला जाऊन आले.
अच्छा, आम्ही पण जाऊन आलय, झाला आता कॉलेज वगैरे मुलां सुरू झाले.
हा, काय करता पूर्ण वर्षभर?
हा, म मी आता माझं पार्लर असत, मग चालू पार्लरचे काम
अच्छा, पार्लर मुळ कसा टाइम जातो?
हा, पण माझं घरी घरच्या घरीच आहे पार्लर. माझं असं वेळ मिळेल तस करते जास्ती करून, सकाळच सगळं आवरून दुपार पाासूनच असतं.
हा, मग काय टेन्शन नाही. घरात असल्यावरती काहीच नसतं, म्हणजे कसं दुसरीकडे जाऊन परत हा, कसं वेळेचं बंधन नाही ना?
राहायचे तिथे घर होत, आता मी घर बदललं, आणि आता पार्लर पूर्वीच्या असती. त्याने मग, दुपारी मला जावं लागतं तिकडे.
हा, हा, हा जवळ
आवरुन दुपारी जाते, हा नाही जवळअय फार दूर नाही. पाच मिनिटं लागतात जायला.
हा हा मग काही हरकत नाही, जास्त लांब असलात राहिलं, हो मग?
ह.. म नाहीत म कंटाळा येतो घरामध्ये...
बरोबर आहे ना. मुलं म
पहिले मुलं लहान असतात तेव्हा आपला वेळ कसा जातो कळत नाही
नाही, हो
मोठे झाले की आपल्याला वेळ कसा घालवायचा ते कळत नाही. मुलं त्यांच्या त्यांच्या रुटीन मधे होतात, तुमचं कस असत रुट? टिन काय असतं?
दोन मुलंत त्यामुळ एक मोठा असतो तो नववीला आहे लहान तिसरी ला आहे. त्यामुळं कसं पूर्ण दिवस पॅक, हो बिझीमध्ये.
जिथपर्यंत शाळा असते जरा आया पण बिझीच असतात दिवसभराचं. मग काय तर.
हो एक एकाची नाही ये का सकाळची एकाची दुपारची असते, मग एक सकाळी गेला काय दुपारी दिवसभर त्यांच चालूच असतं.
आणि एक आला की एक जातो.
हो शाळा झाली की ट्युशन, ट्युशन झाली की शाळा. दोघांच आलटून पालटून. हो हो जवळपासच ये.
हा हा.
हा तरी वीस, पंचवीस मिनिटं लागतात ना ओ
मग सोडाव जावं लागतं का?
हो लहाण्याला जायला लागतं सोडवायला मोठ्याला जातो तो सायकल वरती.
अच्छा हा तेवढं बरंय नाय हा आमचा मुलगा मोठा आहे ना त्याच्यामुळे जातो आता इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरले.
हो का कोणता साईड घेतलं त्यानी?
त्याने ए आय घेतलंय. अ आता सध्या ह्या ए आय ए आय सगळं ते त्याची पण इच्छा होती तेच घ्यायचं मग लागला त्या नंबर जवळच्या कॉलेजमध्ये मग पाठवला म्हटलं जा हं नाशिक मध्यें आहे नां तसे आपल्यां कॉलेज वगैरें कायं चांगले
हो काहीच हरकत नाही उलट
बाहेर गावी कुठेतरी जायचं होतं त्याला.
हा
पण म्हटलं आता एवढं डिग्री करून घे नंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वेगेरे जाता येईल.
हो बाहेर जाता येईल ना. हां आणि बाहेर जाणं माझा ना ग मोठ्यातला क्रिकेट. लहाण्याचं लहाण्याचं होण्याचं शाळेमध्यें अभ्यासामध्यें जास्तं केली हां त्यांसम मोठ त्याच नाही मोठ्याचं अभ्यासामध्ये जास्त नाही.
हा नाही बरं आहे ना पण, खेळात पण पाहिजेच. कुठे कोण कुठे? चमकेल ना सांगता नाही येत. आणि आता नुसता अभ्यासाच हे करून पण चालत नाही. माझा मुलगा पण खेळ पण तितच खेळेल. रनिंगचे ग्रुप आहेत तिथे जाईल. खूप उद्योग करतात आपण ठीक आहे चार पाच ठेवले ऑप्शन ना तर कुठे ना कुठे आपण चमकतोच ना... उगीच अभ्यास....... तर अभ्यासच कर सांगण्यातअर्थ नाहीये..
बरोबर आहे नाही ओ आणि क काहीतरी कोण एखादं म्हणजे स्कूल अभ्यासात नसलं तर पण कुठल्या री गोष्टीमध्ये
हा हा, उलट जे अभ्यासात असतात ते त्यांच करिअर कधी मागे पुढे होईल पण हे बाकीच्या हच्यात असणार हे ना ऑलराऊंडर पुढे जातात निघून.
हो खरंचयेते त्यांना प्रत्येक गोष्टी न्यांन असत ना त अभ्यास हो फक्त एकच असतं की अभ्यास करण.
हा. आणि आपल्याला पहिले काय एवढं समजायचं नाही. आपण ते आपल्या अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर.. मुलं हुशार आहेत त्यांना आता बरोबर समजतं....
हम्म.
फिर माझ्या दीरांचा मुलगा तर क्रिकेट खेळून पण इतका छान आहे. करियर करतोय त्याच्यामध्ये. वेगळे वेगळे त्यांचे असतात ना क्लब त्याच्याकडनं पण खेळतात. तर चांगले पैसे पण मिळतात आणि आव मेन म्हणजे आवडीच आहे ना?
हो आवडीचं आणि त्यांना मुलांना त्याच्यात आवड असते ना तेच करून दिलं पाहिजे असं. प्रेशर पण नाई आपण हेच कर तेच कर त्यांना त्याच्या रस आहे ना पण कशाला दुसर कायतरी
बरोबर ना म्हणजे ड मग त्यांचं पण हे पण बाजूला राहत आणि त्यांच्यात इंटरेस्ट नसलेला दिलं की तिथे पण ते लक्ष नाही घालत
हा मग त्यांच लक्ष नाही लागत हा त्यांचं लक्ष त्याच्यात लागत नाही काही नाही आपण बा बर्डन तेच घे हेच तर तेच तर
नाही आता आपल्या नाशिक एक आमच्या ओळखीचा मुलग आहे म्हणजे आमच्या मामी सासरेत ना त्यांच्या बाजूलाच राहतो त्याला आयपी एल मध्ये घेतलं ना टीम म का हो बारा बारावा मेंबर म्हणून होत आ आपण निदान घेतलं ना तिथून त्याची सुरुवात झाली एवढ्या मोठ्या हच्यामध्ये निवड होणं ते पण मोठी गोष्ट आहे ना हा आणि काय नाही सर्व सामान्य हो म तेच ना कुठेतरी झालं नस सिलेक्शन तर झालं कुठेतरी त्याला एक मिळालं ना लाईन
हो आणि खूप ये हो त्याच्यात पण म ोर स्ट्रगल पाणे खूप आहे हम्म स्ट्रगल पण खूप आहे नाव त्याच्यात किती कसरत करावी लागते
खूप मेहनत आहे वापरे सकाळी म्हणजे माझ्या जिर्यांचा मुलगा बघते ना तो काही पाच ला ग रााऊंड ला जातो बरोबर मग तो उठत किती ला असेल आणि ते सगळं ग्राउंड करून येऊन परत त्यांचं ते डायट ठरलेलं मग तर रुटीन सगळं ह खूप मग त्याच्या वडिलांनी पण खूप मेहनत घेतली पण त्याच्यासाठी आईवडील करावेच लागतात मग मुलांना असं वाट तेच ना
म्हट ती आईवडिलांचेच ख कष्ट असतात माहि आणि त्यांचा सपोर्ट असतो म्हणून ते पुढे जाता
आपण आपले पण काही स्वप्न असतात ना ह बरोबर आणि मुलीच काय आहे मुलग नाही छोटा मुलगाच आहे ना आणि
काय म्हणत
लहणार पण मुलगाच आहे ना दोन्ही मुलगेच आहेत का तुमचे अच्छा हो नाही एकच आहे एकट्याच पण बरे आहे दोघे हे तर कधी कधी असं वाटत दोन असले की कसं एकमेकांना असतं ना सोबत
ह आता पण तुम्हाला एकट्या वाटत असेल आहे ना
हो ना मग ते आणि मुलं त्यांच्या याच्यात विश्वामध्ये लगेचही होतात ना मुलींना तरी जरा अटॅचमेंट असते ना आईकडे ओढ असते मुलं त्यां च्या विश्वात एकदम असे रममान झालेले असतात
शाळा धाववी झाल्यानंतर आपण ना मुलांचा विषय सोडायचा ते त्यांच्या त्यांच्या अभ्यासात करिअर मध्ये त्यांच त्यांच असतात आपण तेवढ्यापर्यंतच फक्त त्यांना धरून ठेवण्यासारखं
हा मगय आणि त्यांना जायलाच पाहिजे ना त्यांनी आणि आपल्या आपण त्यांना घरीच थांप नाही सांगू शकत बाहेर जातील तर त्यांना थोडस समस्त जगात काय चालू आहेेते
बरोबर आहे ना खरंच आहे ना
तर तुमच्या बरोबर गोष्टी झाल्या तेवढं काहीतरी याच्यातून बरं आहे ना पण नवीन नवीन ओळखी होत
हो नवीन नवीन ओळखी होतात चांगलं काहीतरी बोलायला भेटतं सगळ्या गोष्टी मग नवीन आणि म रोज घरातलं सोडून आपण नवीन मैत्रिणी भेटतात आप चछ
हा त्यातरी नवीन विषय पण मिळतो ना नाही तर तेच आपले चार चेहरे दिसतात नेहमी नेहमी
हो तेच उठलं का सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलंच
हो कधी मी तधी सकाळ घेऊन कधी दिवस उगवत माळवत संपत नाही आपला का का संपत नाही आपले तररा तुमच्याशी बोलून छान वाटलं बोलू परत
हो मला पण हो छान वाटतं चल बाय बाय